हॅलो..
हॅलो..
हा..
हा.. कार्या ऍप मधून तुम्ही बोलू शकता ना?
हो बोलू शकतो. थोडसा आधी मेसेज दिला असता तर? मी थोडस वेळ काढला असता?
अच्छा बिझी आहे का आता?
हम्म नाही आता केला तर बोलू आपण.
दहा मिनिट.
हा दहा मिनटं खूप होतात. पण ठीक आहे आपण बोलू हम्म.
हा -हा अ जर जमेल तर दहा मिनटं खरंच कम्प्लीट करा तर बरं ठीक आहे कुठे तुम्ही जॉबमध्ये होतेय का? बिझी होते का?
हा थोडंसा व्हिडिओ एडिट करत होतो. मी बोलू शकतो आपण हा नाव काय? तुमचं म्हटलं?
हम्म.. माझ ना लक्ष्मी.
ह्म्म. - ह्म्म.
हम्म.. आता सध्या मला मी ना इकड सोलापूर मधून बोलत होते. आता मला वेळ होत होता म्हणून मी म्हटल ट्राय कराव?
कॉल तुमच लागला म्हटलं बोलाव दहा मिनिट व्हिडिओ एडिटंग करता का तुम्ही?
हो व्हिडिओ एडिटिंग करतो. वेबसाईट डिझाईन करतो. सर्वेची काम आपण घेतो फिल्डची आणि इलेक्शनची कॅम्पिंग सगळंच करतो एवढं करतो. हम्म.
हम्म. मी ना सध्या घरीच आहे. कारण की आम्हाला हे फॅमिली त्यामुळे बाहेर कुठे पडता येत नाही. म्हणून मी हे ऑनलाईन काम करते. आता हे हो - हो - हो -हो - हो- हो.
हम्म - हम्म.
हम्म. मग काही नाश्ता वगैरे केले का तुम्ही?
हो झालं जेवण तुमचं झालं? हो जेवलो बारा वाजले ना हम्म - हम्म.
बारा वाजले ठीक आहे- ठीक आहे. बाप आज बाकी काय मग काय होतं मग आज जेवणात स्पेशल?
आज काय चपाती डाळ. हम्म. टोमॅटोची चटणी होती. हम्म.
बरं - बर. बाकी काय मग तुम्ही मॅरिड अनमॅरिड?
मॅरिड - मॅरिड.
बर - बर ये ठीक आहे.
हम्म.
हम्म कसं मग घरीच करता का? काम वगैरे काय ऑफिस वगैरे तुम्ही
काम असेल तर फील्डवरती बाकी घरी असेल तेवढं तेव्हा घरी
बरोबर ना. वेळ पण भेटतो तेवढच. चांांगले पण सोबत आता सध्या नाही नाही ना. नाही आता कस करण्यासारखंच नाही पोर लहान असल्याने सध्या घरीच आहे. आणि नाही एक मित्र बाळ आता लहान आहे अ एक मुलगा नर्सरीला जातो.
हम हम हम
तो आता येईल घरी आणि एक बा आठ महिन्याचा आहे. ना दोघं लहानच आहेत असं तर तर शाळेला जातं दोन तीन तास म्हणून तेवढंच वेळ आहे थोडं
ओके ओके ओके
ह तुम्ही कुठून बोलताय?
मी पुण्याला असतो.
हा का?
हम्म
कसा आहे क्लाइमेट पुण्यामध्ये.
पुण्यात आत्ता ऊन पडले. पडेल पाऊस आज काल पडला आज क्लिअर आहे थोडंसं.
ओके अ इथं पण असं म्हणजे क्लायमेट असं आहे. की पाऊस पडेल पण काय माहिती सोला मध्ये शक्यतो पाऊस तर
ह् हा रेप्रन्स कुठनं? भेटला नंबर तर
म्हणजे ह्याच मणच ना कार्या ऍपमधून
त्यामध्येच भेटतो का!
हो आता सध्या चालू आहे हे काम तुम्ही नाही बघितलंय वाटत
नाही नाही मी एक फोन केला होता त्यातून पण मला नंबर नव्हती दिसले तिथं
आता तुम्ही ग्रुप मध्ये जावा थोडं बघा आता नंबर वगैरे आलेला आहे. म्हणजे तुम्हाला ह काम चालू आहे आत आहे टास्क चालू आहे आपल्याला आत आहे.
हम् आणि दिवसाचे किती करू शकतो का असं काही लिमिट नाहीे ना.
हा कारण ना तस आपल्याला तो मेसेज पण येतो पाच जणांना करू शकतो किंवा पाच जणांना आपण कंप्लीिट केल्यावर. ते अजून पाच जणांना देतात. आता मी असं करत करत आता तू माझ वीस होत आलं आता.
ओके ओके
हम्म
आणि पेमेंट कसं देतात ते
आता माझं पण कस आता म पण रिसेंट स्टार्ट केलं ना हे. आणि माझ्याकडे म्हणजे केलेलं आहे आमच्या घरात त्यांचं आहे हे काम चांगलं आहे चालू आणि त्यांच पेमेंट वगैरे पण झालेलं आहे. आणि मला कसं पोरांमध्ये वेळ नाही मिळाला मणून मी ह्या काम आता स्टार्ट केले म्हणजे मुलगा थोड स्कूल ला जातो ह्या वळ मला थोडा टाइम भेटतो. आणि आमचं घरात जे केलं ना त्यांचं पेमेंट वगैरे असं झालेलं आहे काम चांगलं आहे टास्क कम्प्लीट कराव लागतं फक्त आपल्याला हे पूर्ण
ओके ओके ठीक तेच मी तेच म्हणलं की हे आपण दहा दहा मिनटं प्रत्येक वेळेस बोलायचं आहे
दहा मिनिटं तरी बोलावं लागतं ऍटलिस्ट
आणि ह्याचे मला पण पैसे भेटतात का, आता तुम्ही फोन केलाय तर
हो हो हो हो हो हो हो हो भेटणार ना भेटणार ना, नको नको पण नको मला काय हा म्हणजे असं, मला कॉल रिटर्न का, हां करू शकता ना तुम्ही हां, मधून तुम्ही रिटर्न मला करा
हो तेच तेच.
तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा करा, म्हणजे मी आता बहु झालं ना डिग्री कम्प्लीट आहे माझं बी ए
बी ए का, मग जॉब नाही बघितला डायरेक्ट तुम्ही
कोण?
तुम्ही
नाही, नाही जॉब वगैरे नाही, हो- हो जॉब कसं आईवडिलांना नव्हतं आम्ही बाहेर जायच, आणि करायचं काम वगैरे, त्यांचं मन असं होतं ना. म्हणून मी काय केल नाही. तसं तर कॉलेजला पूर्ण हायस्ट मार्कस भेटलेले होते, प पप्पाचं परमिश नव्हती की दुसरीकडे कुठे शिक्षनाला वगैरे जावं., कींवा जॉब ला जावं.
हम्म, आणि तुमचे मिस्टर काय करतात?
मिस्टर पोलीसमध्ये आहे ना.
ओके -ओके म तिथे सोलापरला आहेत काय?
हम्म् ते गेला मुंबईला आणि
ओके ओके, तुम्ही आता मुंबईला असता की सोलापूरला असता.? ओके ओके मुलांच्या शिक्षणासाठी
हा ना, हो लहान मुलांमुळे
ओके, ओके.
अ बाकी काय, पुण्यामध्ये काल एवढा पाऊस पडला ना.
एवढा नाही. पण पडला पाऊस म्हणजे, जे तापलं होतं ते थोडंसं गार.
थंड तेवढंच बर ह्ह्ह्ह.
कि आता म्हणजे, धों धो.
बर -बर आणि जे म्हणजे कसं मिस्टर तिकडे, आम्ही इकडे, म्हणजे फॅमिली आहे ना सगळेच सर्व. पोरांना सोडायला वगैरे म्हणा आणायला. आणि तिथं कसं होतं, स्टार्टिंगला आम्ही राहिलो तिथं पण जाऊन, पण ते पोरांचं शिक्षण म्हणा, किंवा हे लहान बाळ, दिवसभर हेना थोडं बघायचं अवघड होऊन जाईल मला एकटीला. अ आम्ही इथंच राहिलोय आता सोलापूरमध्ये.
मुंबईला कुठं यतुम्ही राहिलेला?
अंधेरी हो, हो, हो अंधेरी -अंधेरी. अंधेरीला राहतो तर त्याच कॅम्प वगैरे होत म्हणा, चांगलं आणि सेफ्टी हम्म तरी पोरांचं शिक्षण आणि मी एकटी राहिल पण त्यामुळे मला नको वाटत होतं आणि तो कसा इथं जास्त चांगला राहतो मोठा मुलगा इथ गावाकडे मुंबईला आणि मेन म्हणजे मला पण नव्हत सूट होत मी पण खूपच कंटाळून गेले ना तिकडे आपल्याला बोलणार नसत काय नाही दरवाजा बंद
हू गावाकडच्या लोकांचा तो इशु होतोच तिकड गेलयावर
हा ते मेन मला पण होतं मग ते तसं
कारण बोलायला कोणी नसतं
नाही ना दरवाजा बंदच राहतो मग होत नाही ते
नाही आता मुलाल काय इंग्लिश मिडियमला टाकलय काय मराठी मिडियमच्या
नाही नाही नाही नाही इंग्लिश मीडियम
हू हू का बरं मराठीचा का नाही विचार केला तुम्ही
हा हा मला माहित होतं की तुम्ही हे मुद्दा विचारल्यावर मराठी का बर नाही म्हणजे असं म्हणणं आहे का मराठीला टाकायला पाहिजे होतं नाही पण कसं माहितये का असं वाटतं ना की आपल्याला
ती भाषा यायला पाहिजे म्हणून टाकलं की शिक्षण यायला पाहिजे म्हणून
नाही कसं माहितय आहे का आताच जनरेशन तुम्ही पण बघत असाल ना कि कसं आपल्याला मराठी माणूस पण जातो पुढं मी तसं नाही बोलत आहे अ मुलं कुठे टाकलं ते पण शिक्षणावर असत इंग्लिशला आता कसं आपण कुठे गेलं तरी पण पोरांना इम्प्रुव्हमेंट की हा एक विषय मध्ये तिकड टाकतो ना बस बाकी काय नाही म्हणून आता तो सध्या इंग्लिश मिडियमच गेलाय तस समोरच शाळा आहे आता जिथं आम्ही राहतो ना
हा हा
तिथ समोर गव्हर्नमेंटच स्कूल आहे पण मी तिथं नाही टाकले त्याला दुसरीकडे टाकले
तर तुम्हाला हे माहितीय का की मराठी शाळेत शिकलेली मुलं जास्त सक्सेसफुल आहेत इंग्लिश
हू ते तर आहे ना
कारण काय होतं ते सायंटिफिक आहे म्हणजे आता तुम्ही बाहेर कुठलही गेला ना युरोपच्या एका कुठल्याही कंट्रीत गेला ना तर पहिले ते सातवीपर्यंत शिक्षण त्यांच्या मातृभषेतच देतात म्हणजे फ्रेंच वाले असत फ्रेंचच देतात स्पेनवाले स्पेन असत कारण ते मुलं चा मेंदू असतो ना त्यात डेव्हलप होत असतो आणि त्याचा तो सगळा मेंदू भाषा शिकण्यातच खर्च होतो तुमची घरची भाषा असते मराठी आणि तो बोलत असतो ट्राय करत असतो इंग्लिशच शिकायच म्हणजे त्यान मराठी पण शिकायची आणि इंग्लिश पण शिकायची मग तुमचं शिक्षण बाजूला राहतं असं होतं म्हणून मी म्हटलं की तुम्ही हा विचार नाही केला का बाकी नाही काय
बरोबर बरोबर नाही तु तुम्ही जे सांगताय ते आहे बरोबर तसं
हू कारण काय सध्या ट्रेंड आहे अ इंग्लिश मिडियमला घालायचा बाकी त्या कुणालाच माहित नाही की आपण का टाक तय
काय टाकतोय बरोबर ना आणि कसं आपल्या मातृभाषेला पण महत्त्व देणं गरजेचं आहे म्हणा तसं तुम्ही सांगता सगळ्यांना असं वाटतं ना मुलं शिकू दे चांगल किंवा इंग्लिश मिडियमला जाऊ दे आपण बोल आणि एक म्हणणं म्हणजे मी समोर शाळा बघते ना. कधी कधी माझं पण मन होत असतं, अरे यार किती चांगलं शिकवता येतं समोर. गाणं वगैरे ते म्हणजे मला, लहाने ना तो पण अजून. म्हणजे कधी कधी असं वाटतं, इथं पण एवढं चांगलं असून, मी समोरच्या शाळेला नाही टाकला. कधी कधी विचार येतो हं, माझ्या पण मनात असा. पण शेवटी कसं मिस्टरांचं पण मन असतं ना.
नाही नाही, ते झालं तुमच्या फॅमिलीचं पूर्ण झालं.
हो हो हो हो.
मी कट करतो, तुम्हाला परत करतो फोन.
ठीके चालेल.
हॅलो.